हॅलो.
हॅलो.
हॅलो, हा बोला की.
हा, आवाज थोडा ब्रेक होतो तुमचा.
आता येतय का.
हा.
हा हा
तिच म्हणलं, जेवत होते, म्हणून म्हणजे थोड्या वेळा.
होय, मी पण जेवत होते आता, झाल म्हटल मी झाल्यावरच तुमचा आलय
हा-हा मेसेज केला तुम्हाला, तुमचा रिप्लाय आला नाही म्हणून जेऊन घ्या तोपर्यंत
हा-हा, नाही माझा कॉल चालू होता तेव्हा
हा-हा-हा-हा
तुमच्या दिदीन सोबत बोलत होत
हा, झाले तिच्या सोबत तुमचे
हो आता हा लास्ट कॉल आहे
हा-हा-हा.
हम्म. काही नाही बघा आता निवांत.
हह,
हा
प्रोजेक्ट कोणत्या विषयावर करायला
अजून तर काय असं नाही, बघू
म्हणजे कंपनी तरी डिसाईड
नाही, अजून तरी नाही केली
हा-हा
हम्म
ह्या सेमेस्टर एंडा दाखवायला लागतो ना, काय सेकंड फोर्थ सेमेस्टर
नाही ह्याच, हे एन्डल या
हा-हा-हा,,
हा-हा
तुम्हाला किती मार्क्स असतात प्रोजेक्ट ला
अ हंड्रेड असतात.
हा आदी इंट्रनशिपला.
हम्म इंटर्नशिपला ते लक्षात नाही जरा बघायला पाहिजे.
हा हा.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
आम्हाला पण म्हणजे हा होय. आम्हाला ज्या वेळेस आम्ही एम कॉम ला होतो ना त्यावेेळेस पहिल्यांदाच इंट्रनशिप सुरू झाली होती त्या आजी आधी कोणाला नव्हती. ज्या वर्षी आम्ही होतो ना त्याच वर्षी सुरू झालीत.
हा हा.
त्यामुळे अ ते आम्हीच नवीन बॅच होतो त्यामुळे एवढं सगळ्यांना काही माहिती पण नव्हतं त्यातलं.
ह हा ते आधी नव्हतंच की असं काय आता आत्ताच चालू झालंय.
एम बी ए ला वगैरे होतं पण एम कॉम ला नव्हती ना इंट्रनशिप पशी आमचस वेळी ते नवीन काढलं आम्हाला किती चार सब्जेक् ट असायच ना त्यातले पण दोन सब्जेक्ट थेअरीच होते आणि एक सब्जेक् टला इंट्रनशिपच आणि एक प्रोजेक्ट त्यामुळे एका सेमिस्टरला आम्हाला सब्जेक् एक्झामच नव्हती देण्यासारखी अशी.
हा हा आम्हाला म्हणजे ह्याला लास्ट टाइम होता ना
हां.
ऍप डेव्हलपमेंट होत म्हणजे हेचे हो हो पी सी ए ला.
हा हा हा हा.
हा म्हणजे एकदा एक मे मायनर आणि एक मेजर असं होतं.
हा हा हा.
ग्रुप नं करायच असं.
हा हा बी सी ए ला पण असतो ना लास्ट इयरला प्रोजेक्ट. हां हा.
उतम ज्येष्ठण वगैरे करतात.
होय होय चेक वगैरे करतात हॅलो हा.
हा ते असतं भरपूर असतय ते. हो क्वेशचन्स काय वाटेल ते हा काय वाटतेल ते क्वेशचन्स चारता
आमच्या वेळी म्हणजे एवढा काय स्ट्रिकली नव्हता. फक्त प्रोजेक्टस रिलेटेड विचारायचे की काय केलेय प्रोजेक्ट मध्ये ते त्यां समजावून सांगाय लाग याच्या एक-एक जण कसे करायचे पण काय केले ते सांगतच नव्हते. मगत्यांनी कशे मार्क्स देणार नेमकं
ओके. कसं विचारायचं अ ते प्रोजेक्ट रिगार्डिंग पण असायचं आणि अ कोणते पण लँग्वेज वर असं काही पण विचारायचंय.
हा हा तुमचं कसं ते बी सी ए पडलं त्यामुळे ते कम्प्युटर शे रिलेटेड सगळच
आणि असं पण नाही की सिलॅबस मधलं असं हे हा काही पण म्हणजे असायचं ते सिलॅबस बाहेरचं काय म्हणजे ते कोण कशा पद्धतीच आहेत तेंच्यावर असायचं सगळं ते
हा ते म्हणजे काय विचारतील काय सांगता येत नं
होय काय तोंडाला येईल ते विचारायचंय.
तस अवघड होतय मग काय तयारी करायची ते पण समजत नाय आणि आधीच आप आपण घाबरलेली असतोय की दुसऱ्या कॉलेज ची कोण तर एक्स्टर्नल म्हणल्यावर आप
ट म्हणजे अस बोलतात तसं पण हे करतात.
ओळखीचे नसतात आधीच आधीच आपण आपल्या टीचरांसमोर बोलाला घाबरतो त्यात
हा आणि डायरेक्ट असं म्हणजे की लायकीच काढतात एकएक तर
हा होय. म ते
आणि आपण काय बोलू पण शकत नाय त्यांना बोलले की आपल्यालाच पुढे मार्क्सचा इशू होतय. फार म्हणजे अस की ते हिडेकच होतय.
होय.
असतात तसेच
आणि काय मग तुमचं कस असायचं वायवाच
आमच वायवा प्रोजेक्ट आम्ही एका ह्याच्यावर केला होता बँकेवर आमचं कसं बँकिंगच अस वगैरे जास्त असाच न अकाउंटिंग रिलेटेड त्यामुळे फायनान्शियल स्टेटमेंट घेतलं होत युनियन बँकेच म त्याच्यावरच केला होता. ते रेशो वगैरे कॅल्क्युलेट कराला लागतात ना हा म त्याच्याशी संबंधित होता म ते त्यातलेच क्वेशन विचारलेले की कोणकोणते काय केलेय तुम्ही प्रोजेक्ट मध्ये तेण म्हणून सांगितलं होतें रेश
हा एंटर्नशिप होती आम्हाला त्यात आम्ही बँकेतच केलेली एंटर्नशिप म ते पण काय आता बँकेवाल्या ते कुट काय शिकवतात जास्त काय म्हणजे त्यांची काम स्वतःची सुरू अस तात ना म त्यांनी ते आपल्याला फक्त त्यांच्या साईड ला बसून आपण तेच की आप त्यांच्या साईडला बसून जे काय असल ते तिथ एक मॅडम होत्या त्या आम्हाला बऱ्यापैकी शिक शिकवलं त्यांनी म्हणजे काय काय असते माहिती बरीच दिलेली त्यांनी त्यांना जेवढं शक्य क्य होईल त्यांनी दिलेलं ते एफ डीच वगैरे कसं कसंं असत.
कजन काय कसं म्हणजे त्यांच त्यांचच करत असतात. आणि असं माहिती वगैरे विचारली ना तरी ते पण म्हणजे असं नीट देत नाहीत.
होय होय तिथं कस त्या लेडीज स्टाफ एकच होत्या. बाकी सगळे जेंट्सच होते मग ते जे पण कोणी लेडीज अस शिक कण्यासाठी येईल त्यांना ते त्या मॅडमांपाशीच तें बसवायचे. म त्याच्यापाशीच आम्ही त्यां च्या साइडला बसायचो म त्या करायच्या काम त्याचं काम सुरू असलं की त्या स्वतः स्वत ता करायच्या आम्हाला काय तरी द्यायच्या मग फाईल्स वगैरे ते इनऑपरेटिव्ह अकाउंट् असतात की दोन वर्ष व्यवहार नस त्यांचे तें लेटर वगैरे लिहायला द्यायचे म तस जरा वेळ मिळेल म ते डेली त्यांचे व्हाउचर त तयार करायचे असतात.
हा-हा.
चलन वगैरे, मग ते शिकवल्या होत आम्हाला, त्यानंतर या एफ-डी बद्दल.
सपोर्टिव्ह असेल तरच ते चांगलं असते नाही तर काय. उपयोगच नसतोय त्याचा.
होय, त्यानंतर एफ-डी मधले पण बरेच काय-काय शिकवलं होत त्यांनी.
हम्म-हम्म-हम्म.
तरी मिळाली थोडीफार माहिती, मग आम्हाला काय फर्स्ट इयर म्हणजे आम्ही फर्स्ट इयरच होतो ना, त्यामुळे एवढं काय स्ट्रिकटली नव्हत इंटर्नशिप मध्ये, कि फक्त डेली आपण काय शिकतो त्याचा रिपोर्ट फक्त आम्हाला द्यायचा होता. आणि त्याच्यावरच एक प्रोजेक्ट त्याचा पण तयार करायचा होता, की काय-काय. समरी करायची होती की काय-काय आम्ही डेली केलं.
हम्म-हम्म-हम्म, मग हे काय असं लागत नाही. घुसवायच लागलो. हा, ते काय एवढं मग जेट हाऊस जात नाही. काही पण जे थोडं त्यातला त्यात झालं तरी चालत.
ते कस आम्ही डेली म्हणजे मी लिहितच होते ना, की ते आम्हाला प्रिंट दिली होती. म्हणजे डे, डेट लहायचं, त्या दिवशी काय-काय केलं. आम्हाला काय शिकायला मिळालं, त्यानंतर कोणते सोर्सेस आम्ही वापरले, अस.
हा-हा
मग तो एक, तो प्रोजेक्ट वेगळाच होता इंटर्नशिपचा, त्यानंतर हा रिसर्च प्रोजेक्ट वेगळा होता.
हा-हा-हा. छान आणि काय वेगळं मग करताय तुम्ही?
वेगळं असं काही नाही, असंच घरचच एवढंच.
हा-हा-हा, जास्त ना एकेकांना आवड असं.
हा असत्या, कधीतरी असं. काय वाटलं पाहिजे करू वाटेल तर युट्यूब वर बघून वगैरे, रेसिपीज काय काहीतरी बनवायचं.
हा-हा, मी पण करते असं काही तरी.
हा, रेसिपी आहे, युट्युबवर आवडली तर बनवायची.
हम्म. सकाळी पण असं, असं चित्र वगैरे.
हा ड्रॉइंग वगैरे पण, कधीतरी असं म्हणजे. अ स्कूलमध्ये असताना करत होते. कारण ते, एक्झाम असतात ना ते एलिमेंट्री, इंटरमिजिएट ते एलिमेंट्री मी दिली होती. हा, इंटरमिजेएट का दिली नाही, इलेमेंटरी फक्त दिली होती, त्यावेळेस आवड होती.
माझी पण इलिमेंट्रि झाल्या, इंटरमेजेन्ट नाही झाली. म्हणजे, त्यावेळेस कसं ते एलिमेंटरीच्या वेळेस होत. ड्रॉइंग सब्जेक्ट पण इंटरमिजेटच्या वेळेस ना. आमच्या स्कूलमध्ये ड्रॉइंग सब्जेक्टच नव्हता.
होय, आमच्या वेळी होते, म्हणजे आमचे जे सर होते ना ते आम्हाला फार ओरडाल ते. की इलेमेंट्री दिलाय, इंटरमिजेएट साठी मग दोन्ही एक्झाम नाही दिला तर मिळणार नाहीत. माकर्स वगैरे आणि बरोबर आम्ही दिली नाही, आणि आमच्याच वर्षी ते दहावीला ते एक्झामच एक्स्ट्रा मार्क मिळाले, आम्हाला काय माहित देणार असते पण त्या आधी कधीच कोणाला मिळालं नाही, त्यामुळे म्हंलं काय उपयोग नाही उगच कशाला हे करायच च. ट्रान्सफार होत होता ना, त्याचे एक्स्ट्रा लेक्चर्स वगैरे भरपूर असयचे सुट्टीमध्ये वगैरे.
होय ते भरपूर म्हणजे छान शिकवतात खरं.
होय.
हम्म हम्म. आणि ते एक बुक पण असायचं त्यांचं. ते एकदम अस म्हणजे व्यवस्थित तू कर दयायच त्याच्यावरून. कसं काय काढायचं वगैरे हा.
फार छान होती. त्यांनी सेम असं एकदम जसा माणूस आहे. तसे सेम चित्र खूप छान काढायचे.
होय आमचे पण सर काढायचे. छान काढायचे. सफोलकलक कण तेण
होय होय आणि त्यात ते हे पण होत ना. बु ती काहीतरी होत त्यामध्ये. आहे की ते सगळ्या डायग्राम्स. होय तेच होत. होते. ते आम्हाला दुसरे सर घ्यायचे.
ते परत पुढे तेच सेम ना. आ आठवी नवी दहावीला पण होत. हा त्यामुळे ते इझी गेल नंतर.
होय -होय.
हम्म. त्यानं त्याच्यामुळे असं ते म्हणजे करायला पण असं आवड होती भरपूर.
आवड होत्या होय. ड्रॉइंग काय आपल्याला आवडत्याच म्हणजे बऱ्यापैकी.
मी ना ते आमच्या म्हणजे ड्रॉइंगच्या वेळेस कनी अ आम्हाला अ जे एक्झामच्या वेळेस ना आमचे सरच आले होते. हे करायला हम्म. काय म्हतेला?
सुपरवाज.
हा सुपरव्हायझर म्हणून. आणि मला ना ड्रॉइंग मध्ये भरपूर वेळ झाला होता. ते स्केच काढायला. आणि तेव्हा काहीतरी माझ्या हाताला लागलेलं काहीतरी. अस झालं होत. मग त्यावेळेस माझं ड्रॉइंग सरांनी आमच्या कंप्लीट करून दिलं.
बरं झालं की मग.
हम्म. पण ते कंप्लीटच पुढं नाही झालं.
ह ह ह.
हम्म हम्म.
सर्टिफिकेट मिळाला असेल त्याचं तुम्हाला?
काय?
सर्टिफिकेट मिळाले की नाही?
अ नाही. ते ह्यच नाही ते घेतलंच नाही. काय म्हणजे त्यानंतर कसं मी स्कूल चेंज केलत. मग ते काय असते त्यावेेळेस काय माहितच नव्हतं. आणि मी अ सेवन्थ ला होतो मी. तेव्हा झालत ते.
हम्म हम्म.
त्यामुळं काय माहितच नव्हतं.
ह ह ह.
हम्म.
चालेल मग झालंय टाइम.
हा होय चालेल. छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो हो मला पण खूप छान वाटल.
चालेल
हा हा ठीक आहे.